ठेव
हॅलो हा फोनवरच झालेलंय एकोणावीस मिनिट दाखवत आहे ना पण किती जास्ती बात केलेली माहिती एखादा तास अर्धा तास व्हय आणि इथं काय दाखवते एकोणासच मिनीट तर दाखवत आहे
अरे
ना एकोणीस मिनिट म्हटलं चांगलं आहे लबाडा आहे म्हटलं हा होय ना हाहा हा मग मी ते काय सांग हो आणि ते बिल तर म्हणत होते ना अगोदर जेव्हा आम्ही सुरुवात तिला आमच्या घरचेच होते कोंबडे ना मग आ आगोदर ना असच खाऊ म्हणजे जाऊ दे गड्या आता नवीन नवीन मग मला पण करायचं नाही इथं कसं काय मग ते म्हणजे मस्करी मध्ये सांगायचे वगैरे बनवायचं ना ताई मग अस तसं आम्ही आमच्याकडन बनून द्यायचं एकदा दोनदा मग घरचे पण माझे होते म्हणून ठीक आहे पण घरातले लोक पण आहेत ना म्हजे सासू सासरे
होता
किती कोण स्वयंपाक करून आणायची इकडे घरी येऊन पाणी पण नाही राहायचं इथं मी गावात नाही राहायची मी शेतात ना तेव्हा तर खूप मग ते दोन तीनदा तर बिल पण बनवून म्हणजे जा खुशी होती तेव्हा कढायचं नाही म्ह पण हि अंजलीच्या वेळेस मग मला कळाायला लागलं ते बॉयांचं बिल असत असं ते सिग्नेचर वगैरे मागून घ्यायचे सगळं करायचे ते
हा
तर मग हे अंजलीची सासू तिला रागवायला लागली ना तेव्हा मला तरी वाटत होत म राडायरेक् सांगून दिलं ना सर म्हटलं माझ ठीक आहे पण ते आता नवीन जॉईन झालेले मग तिला कशाला आता कोंबडा माराय लाव म्हट लगेच ति बिल नाही काढून तुम्ही तर म्हटलं ब काढून घेता मग तसं काढून द्या ना म्हटलं आता शंभर दीडश लोकांच आहे मग त्याच्या तीच नाही का एक जणांचं पण नाही करू शकत का असं तेव्हा मग सातशे रुपये दिले होते फक्त कोंबड्याचेच केल होत यांनी
ते मला पण ना ते बिलाचं वगरे अजून पण समजत नाही जायचे काय जतात कसं करतात
आपण ब प्टसिपेट होत ना वेगळी बनवत रजिस्टला नोंद करतो आणि एक फिमेल मेल आणि पार्टिसिपेट असं नाव असतं बघ सिग्नेचर फिमेल अस घेतना ती ती म्हणजे ती घेतली म्हणजे नोंद केली आपण तेव्हा मग नि गड हे सिमपल आहे असं वाटायचं ते मगजे स्किन असत पण हे बाकीच राहिलं ना मग खूप टेन्शन मग पैसे काढून घेतात ते काय
हा तेच ना मला आता अजून पण समजत नाही त्यां कस करतात काय करतात
हो ते आणि काय म्हणत आणखी ना ते बघा आपलं आहे ना त्याच्यात आपण ते वरती ते ग्राम प्रकल्प अंतर्गत ते त्याच्यात दिनांक आता मे आहे समज एक म तर एकतीस मे पर्यंत आपल्याला लक्ष रुपये म्हणून मानधन मिळावे असं म्हणूनि ो का आपण
हा
तसच त्याच्यात पण त्यांच ते हे असत त्यात पण मग फेंली होऊन घेत मग ते जितकलेस बिडे मग जितके पैसे लागले ते मग तितके पैसे घकुम मग ना ते लिहून घेतातात त्याच्यावर म्हणजे ती पावती असती ते सांगतात ना आमची मीठ आहे त्याच्यात आम्हाला ते कोड वगैरे काय आणखी ते कराव लागणार म्हणतात ब मॅडम तोडात ना तो शब्द जास्ती जास्तो ते करतात ते आणि बून घ म त्यांच्या खात्यावर कशाला नाही माहितीय का त्यांचा पगार आहे जास्ती आणि आणखी इकडे हा जोडेमोरेसिपी एच बी चेकचे आपण रेफर केलेले असतात ते गाडी भाड्याच असं ते कागशाला तिकडे पार्सल करता त्याच्यातन पैसेकडे ट्रान्सफर केले मग जास्ती दिसत इतके मग पैसे व्यवहाराला कस काय तुमचे असं होऊन जातं ना त्यावच्या मो अकाउंट ला टाकतात मग ते आपल्याक घेऊ काढून घेतात ते पैसे असं करतात ते
हा ना म्हणून तर आता त्यांचं तिकड आता किती सुमलंग अ शहाण्याला त्यानी आता किती डेमोरेसिी दोन तीन जावले म्हणे आता अजून करायचंय मणे डेमोरेसिपी अस मिळत बोलू खी
हम् मग आता धन्वंतीची झाली आता कमली आता तुम्ही पण करून घ्याय ना मग मी पण ये सांगा मग मी आपण करून घेऊ मी
तिला सांगितलं मी उज्या करून त्यांनी ते सूप बनवलं ना तिथूनिता सुध बोलते की आपल्याला पण करून घ्यायचं म्हणे तर तिला बोल मी करून घेऊ ती बोलते गुरुवार गुरुवारचे दिवस करू म्हणे मी आता माझ उद्या माझं म मामाचं ते उद्या उंडी सांगतात ना ती आहे उत्तर कार्य तर मग तिने बोलली की मी कारण तर मग ती बोलत होती की म्ह तू पण येऊन जाणार म्ह तेव्हा एकत्र करू म्हणजे आ मी केलं एकत्र म्हणे तू तर राहणार नाही म्हणणे सोबतीला तर मणे तू आल्यावर गुरवार च्या दिवशी करू असं बोलायला लागले ती म्हणून म्हट जाऊ दे म्हणे करून घेऊ म्हणे नंतरच म्हणे
उद्या करायचंय का मग तुला
उद्या करायचं पण आता ती म्हणजे ती बोलत होती की उद्या आता ते उद्या उद्याचा प्लॅन नाही आम्ही केलाच नाही आता तिला फोन करेल मी तेव्हा कराव लागेल तर मग ती बोलत होती की गुरुवारच्या दिवशी गुरु म्हणे
हम् गुरुवारच्या दिवशी हम्म नाही नंतर मग पंचवीस तारखेला ना मला ते भांड्याचा मी फारम भरलेला आहे ना त्याच्यासाठी जायचंय. मला मग म्हटलं तुम्ही करत असतील तर मग अ
नाही भेटला?
नाही ते आता मला काय सिक्का वगैरे घेऊन यावां लागेल ना, मग ते आता भांड ची तारीख मिळेल मला.
नाही आता ऑनलाईन करायला जायचंय.
हो ऑनलाईनच करायचंय बरोबर. मला पण त्याच्यातलं नॉलेज नाही.
हा पहिले ऑनलाईनला जाव लाग ऑनलाईनला जावं लागत मग न तर मग आपल्याला ओटीपी येतो, मेसेज येतो मध्ये मग आपलं ऑनलाइन झालं असं सांगतात ना तर मग सायबर वर जाऊन आप आपल्याला ती प्रिंट काढावी लागते. अ आ आपल्याला ती ज्या दिवशीला जायचय ना ती प्रिंट करावी लागते. मग जी आपल्याला तारीख भेट वाटेल ना महिन्यातून आपली तारीख आपणच करायचं कोणती तारीख आहे. आता मग ती तारीख डेट करायची. त्या तारखेला आपल्याला केवायसी ला जावं लागतं तेव्हा तो शिक्का देतात.
ह नाही ते ते झालेले आमच्याकडे हे फक्त आम्हाला ला शिक्का पाहिजे आता.
कशाचा?
आता ते कुठे कामगार कुठे कामगार केंद्राला पा ठवता ना तिथ तिथ जाऊन.
हा हा.
हा मग तिकडनं मग नंतर आम्हाला भांड्याचा मेसेज आहे आम्हाला पाहिजे प
हा तुम्हाला मेसेज आल्या का नाही मग?
तेच तर बाकी म्हणून तर जायचंय पंचवीस तारीख दिलेली आहे ना.
हा.
हम्म पंचवीस जून आहे मग म्हटलं जाऊन येते काय आहे काय नाही? नाहीतर नाद सोडून देणार. तसं मला इंटरेस्ट पण नाहीये भांड् ड्यात. पण भेटणार तर चांगलं होईल कारण मला ती शेगडी घेतलेली आहे मग मग स्टीलचे भांडी हवे ना. खूप वापर होईल शेकडीचा पॉवर म्हणजे लवकर लवकर नाही तर मग इकडेच्या शेगडी वर करायच मग तिकडे राहुन जात तिकडे शेगडी चालू करायची का इकडे राहुन जात तसं होत. मग दोन्ही युज करायचा ह एक इलेक्ट्रिक आहे, एक आहे तर ती कोणती ते स्टीलचे भांडेवाले आहे ना.
हम्म.
हा आणि एक दिस साधी नाही का कोइलवाली ते आहे. हो दोघी आता तर किती शंभर रुपयाला ते तिकीट होती. त्या च्यात म्हटलं जे निघेल ते म्हटलं हे हा माझा माझी इच्छा होती म्हट शेगडी तरी निघून जायला पाहिजे माझा गॅस संपला की गेली ब म्हटलं आणि दोघी शेगड्या भेटल्या. तर एकावर भाजी करू एकावर आहे तर पोळ्या, भाकरी करून घेऊ असं ना. तर ते बर शेगडे निघाले होते. मग त्याच्यामुळे मग त आता करून घेते. पण माझ्याकडे एक कढई आहे आणि एक चहा बनवाय च काय म्हटलं ती भोगुनी आणि एक तवा आहे लो आप आपला स्टीलीलचा मग तव्यावर तर काहीच नाही होत पण शेगडीवर चहा बनवून घ्यायची, भाजी हो ऊन जाते. इकडची शेकडीवर भाकरी किंवा पोळ्या असा करून घेते. हा म्हणजे दोन्हीकडे होऊन जात माझ. हमम
सगळं चुलीवर बनवतोय ना चला मग सगळं संध्याकाळच सकाळचं चुलीवरच आहे आमचं म्हणून ते केवायसी करायचं होत त
हम्
हम्म आा त्याच्यामुळे
भूक लागली काय तुला
हिला थंड करून देते खायला घाबरून राहिली
हो का
स्वराला भुक लागली ना जेवायला बसली गरम गरम खिचडी तर पूर्ण तोंडातच टाकून
ह्
म्ह बघ
हा मला तर खिचडी गरम गरमच पाहिजे. हो का तुला नाही आवडत का तशी हम्म बरं आहे म लहानी का गरम गरम खाते
हा
हा चांगला आहे ना मग पण खिचडीत का माझा मुलगा तर बापरे तिखट त अजिबात नको फिक्क पण नको तिख पण नको मिडियम पाहिजे असा म्हणतो तो आता तर मटन खाऊन खाऊन पण किद लेला आहे तर डायरेक्ट मला चिकन नको मटन नको काई नको मला अस सांगतो तो अंडी पण खात नाही काल अंडी का नाही परवा अडी खाल्ली होती आज तर खाल्ली पण नाही
हा का सगळं हे देतात चिकन मटनच देतात त्याला
ह हो चिकन नाही ग हे बकराच मटण येतं ना ते देतो ते ते काय माहिती ते किती खूप दिवस झाले होते ना मग ते खाऊन खाऊन ना म्हणजे खायचा पण कमी एक दोन एक दोन बलका खायचा पण ते झालं ना मग रोज रोज सकाळ संध्याकाळी मी सका काळी पण बनवून द्यायची नाही संध्याकाळी आणायचे ते मग तेव्हा आता खायला दिलं का मग सकाळी फ्रीज मध्ये ठेवून द्यायची रात्री मग सकाळ तेच गरम कर रून आणखी द्यायची त्याला खायला म्हणजे तो एकटा खाईल तर चांगला होईल लवकर असं म्हणून
हो ना
आणि मग आमची दाळ भाजी जी आहे आहे ते खाऊन घ्यायचो कारण मंधनाला जायचं यायचं नाही परवडायचं दोन टाइम कुठून आणणार मग तिथं म्हणजे इशाहादयाला घेऊन गेलो होतो ओम अक्सिडंट म्हणून नाही आहे का हॉस्पिटल ओम
ओमहॉक्स हा हा हा ते सगळे हा एक
आहे ना ते रुक्मणी वगैरे कुलकर्णी असं ते रस्त्यात जातात नाही का ते बोर्ड वगैरे लावलेले आहे पण इकडे साईट ला रस्त्यात म तिथे घेऊन गेलो होतो मग आता जुलैची दहा तारीख लिये आता उद्या परवा पंचवीस तारीख येणार ना